हॅलो.
काय करायल्यास.
हॅलो.
हॅलो, हा याय लागलाय तुला यायला काय माझा आवाज?
यायला बोल.
हम्म, काय करायल्यास?
काय चाललंय?
काय नाही आवरायला लागले त्यांनी चाललं ट्र्रीप ला
होय कोणत्या?
हम्म इकडे चाललंत गगनगिरी
हा हा हा
हम्म
चाहत्यावरला
चाहते झालं बा आत्ताच तुझं
नाहीय अजून
हम्म अक सुट्ट्याक
हा सुट्टी बघ निवा अंत
हम्म हम् हम्म
परी
आठवड्यात नाही दिवस बर वाटते झोपलात अजून
हम्म हम् हम्
त
बोलकी काय नाही बघ?
हम् हम मग आज काय स्पेशल आहे संडे म्हणून
संडे काय ना बघ
काय तर करणे आणि विश्रांती घेणे म्हण
होय कंटाळ यत आठवड्याभर उठले तस सहाला म्हटला आता काही काम पण नाही एक्स्ट्राची ग आवरडलंय सगळं म्हटलं नि वत राव्या
खे आणि बरोबर क नाही आठवडाभर तुला जाग येणार नाही कांड्रेवर
हा उसर उठलोय मी साडेपाच लाच मी तुझा फोन बघितला रा त्री पण झोपलेले मी
होय मी तुला तेच सांगायला फोन केला तर ये सकाळी फोन करतम ना
हम्म
म्हणून मग तोचले नाहीस मग मला वाटलं झोप
आता मॅसेज करणार होत तुला मी उठल्यावर आणि म्हणलं रविवार आहेत. कटल्यास का नाही काय माहिती
हम्म हम.
म्हणून तुझ्याकडं काय स्पेशल आहे संडे
आज काय डोसा करणार आहे
हो हम् हम्म. हम्म हम्म.
हम्म. विज्ञानिक ट्रिक सांगितलं ग अ ह्याच्यासाठी आपलं म्हणजे आता ह्या दिवसात पीठ फुगत नाही की
हम्.
तर मग त्यासाठी विद्याानिक ट्रिक सांगितल्या सोडा घायं नियमन त्याच्यामध्ये पिठात बारीक केल्यावर
मग
आता कांदा घालायचा चिरून
मग खूपत वेळ भेट
होय अगं कुसल छान फगते मला पण खोटं वाटलेलं काय? आणि मी त्यात घालून बघितलं. कसलं मस्त फुगलेलंगं त्याला एक चिमूटभर सुद्धा मी सोडा घातला नव्हता त्याच्या
हा हा हा.
हम्म.
हुशार हाय बघ ती.
होय ते त्यांच्या घरासमोर कोणतरी एकते आहे आवडतं. त्यांच इडली डोसचा त्यांचा व्यवसाय आहे ग.
हम् हम् हम.
म ती सांगितलं म्हणा साऊथ इंडियन वाली सगळी लोक अ हिच ट्रीक वापरतात म्हण. हम्म. सकाळी तर कांदा काढून टाकायच म्हण आणि मग म्हणजे ते लयच आंबूस हो तेनी दिवसभर मग. हॅलो.
आमच्या काय अर्ध बोल की. अर्धा कांदा अस कापून अर्धाच टाकायचा कि कस.
नाही नाही त्याच सालबिल काढायचं आणि आपण एक एकात दोन भाग करत नाही व्हय एकांद्यात चिरताना हा तस. हे. ती पण तसच म्हणल्या व्हय नाही नाही. ती पण मला तसच म्हणली म्हटले नाही अर्ध घालायचं म्हणले नाही तरर बारीक बारीक तुकडं करुन घालचीला मला म्हणाला. म्हणलं समजतंय की तेवढ. सकाळी काढून टाकायचं नाही तर ते लईच आंबूस असं वेगळंच वास येतंय मग पिठाला.
हा हा हा हा हा.
लोंडो सगर. त्यांना की नाही उडदाची डाळ या चार की या चार वाट्याला एक वाटी वाटी उडची डाळ घालायचा आणि एक वाटी पोहे आणि एक वाटी शाबूदाणा घालायचं आणि चार मेधी दाणे. लय छान लागते आग आणि उडच जाळीदार होते की नाही तर डोसा. लय मस्त होतय.
हम्म हम्म.
हम्म.
मी बनवलंच नाही सोड खूप दिवस झालं टाइमच नाही सुट्टीच नाही ना त्यामुळं. ते करायचं म्हटलं की लय ख्यट.
हो की बाई त्याला लय घाट आहे त्याला आदल्ल्या दिवशी सकाळपासून तयारी पाहिजे आणि दमुन येणार ऑफिस मधन.
हम्म त्यामुळेच.
हम्म हम्म निवांत वेळ पाहिजे ह्या सगळ्याला.
होय.
हम्म.
जाणार होत आता जरा दूध घ्यायला म्हटलं की आ त्या काय निवांतच आहे दिवसभर जावया नंतर मला कसय माहिती आहे काय मला उठल्या उठल्या चहा लागतय.
ह.
मि ऊटलोय साडेपाच ला मग दूधच नव्हतं म एवढं लवकर दुकान तरी चालू पाहिजे.
होय की.
मग झोपल्या आणि जरा झोपकाय लागली नव्हती असंच अगं काल रात्री होत मग आजी त्याला म्हणतात न दिलं मग संपलं.
हम्म.
हम् म्हणलं आता उद्या सकाळी आणायचं. म्हटलं सकाळी काय रोज गजर लावून झोपते तरी पण नको वाटते उठायला पाच मिनिटस नसली करून करून उठते बघ आणि आज गजर नाही लावला तरी
बरोबर जाग आल्या तसच हो ते ए मुद्दाम होते
आणि मम्मीकडे गेल्यावर तरी लईच लवकर जाग येत्या.
तिथे झोप झोप झोप म्हणतात आणि मला काय झोपे ना मला काय झोप
अ होय, आणि तिथे गेल्यावर कसं प्लॅन असत. ते ग इकडं जायचं तिकडं जायचं मग उशीरपर्यंत झोपून काय करणार आवरायचं कसं
खे
अस पन होते ना. आता ह्या वर्षी आद्विकाचा बडे तिकड करायचं म्हणा लोय
हा, हा, हा,
म्हणजे पप्पांची इच्छा आहे ग आता पाच वर्ष तिकडे केला एकक वर् श इकडे करे असं म्हणालात.
हम्, हम्म, हम्, हम्, ह-
मग ह्यांनी त्यांना पण सांगितले ह्यांनी म्हटलं ठीक आहे जाऊया म्हणून
हम्, हम्म,
खणी
ह
मेशो वरून ते हे मागवलंय मॉमडट बटरचं हे वन पीस
हा, हा, हा, सेम व्हय-
हां.
हम्, हम
मग ते फोटोशूट करणार आहे रंकाळवरती.
हम हम हम हम
रंकाळ्यावर जरा छान येतात ना फोटो.
होय, होय
हम, म रंकाळ्यावरती जाणार आहे.
हम्म.
फोटोशूट करणार
आम्हाला काय आता ते व्हिडिओ करणार एक मुलगा सापडला.
होय का?
आमचा व्हिडिओ करून नेत आमच्या गावातच आहे का
हम, हम, हम
आणि प्रियांका पण म्हणाल्या अ मेकअप करत तुझं.
हम्म,
व्हिडिओ, म्हणजे तिला ह्यासाठी पाहिेजे तिच्या पार्लर साठी अस डोळा वगैरे सगळं व्हिडिओ करून मला पाहिजेलाय म्हणाली त मग तुझंच करत म्हणाली मला दुसऱ्यांना कुठे हे करत बसू घर जर पाऊस थांबू दे की. नन पावसात नको वाटतं बाई चिक चिक चिक चिक सगळ आवरलेलं कस्तरी वाटतय.
ह, ह, ह,
म आता बघुया, जर पाऊस कमी झाला की नाही?
हम्म, हम्, हम्म, हम्म, चालतं. मी मागच्या वेळी पण केलेला आद्विकाचा फक्त फोटोशूट मग अ ह्यावेळी ते ह्याला बघितलं ना इन्स्टाला मोमडॉट म्हटलं की हे दिवस परत येत नाहीत ग. आणि करून घेऊया हाऊस.
हम्म
मग करायचं एक तीन चार फोटो माझं आणि तिझं काढायचं बाकी मग तिझंच काढायचं असतं.
तीन चार मनात क वीस पंचवीस
ते पण आहे.
मग काय तर आणि की नाही येत ना एवढं छान छान फोटो काढतात काय आणि त्यातलं एक पण रिजेक्ट कराला आपल्याला
नको होते होय आता मग वेळ असच झालं दोन तीनच फोटो घ्यायचं म्हंटलेलं मी म्हण एवढं छान छान फोट फोटो काढले ना त्यांनी म्हंटलं जाऊत तिकडं सगळे फोटो घेतले ब.
अ
आणि प्रिंटंग येण्यापेक्षा त्यांनी मोबाईलवरच जातात ना.
होय होय मोबाईलला येतात.
तचा कोण प्रिंट काढून घेत नाही फोटो.
अ का ते प्रिंट काढून म्हणजे ते आपल्याकडे राहणारच आहे की ते सगळ फोटो
हा तेच की आणि लई छान छान तिनं पण पोच
ण ब सांग सग मोबाईल वती स्टट बघित की झा
होय आता ते दिवस गेलं.
राहिलात ह अल्बम नाही ते आधी किती हाऊस असायच आपल्याला सीडी वगैरे वगैरे सगळं हे करायचं गोलगोल त्या सीडी असायच्या बघ.
हम्
आणि ते सीडी व पिक्चर बघायचं. अ परत लहान मुलांची गाणी सुद्धा सिडीवर लागत. मग आमचं लग्न झाल्यावर पण कि नाही स् स्पृ झाल त्यावेळेला पण ते सिडी होत. काय आणि स्पृहाला मी ते ते चॉकलेटचा बंगला वगैरे घाल नव्हता ते आपल्या वेळी त्या गाण्यांची सीडी आंदोलून ते तिला ह्याच्यावर आमच्या कम्प्युटरवर दाखवत होत तिला. आता बंदच झालं इथे सगळं
आता युट्यूब फक्त बघ आता काय नाही.
हम्म युट्यूबचा आले झाले आणि काय पण तू सर्च कर आधीच पण युट्यूबला सर्च कर सगळे येत.
होय आपल्या वेळी कुठलं काय होतं मस्त खेळायला जायचो आपण.
हो नाही आधीच ते कार्टून बरटून होत बघ अ लागत होत बघ आधी ते पोगोला ते पण आणि ते सकाला क बुमबम त्यां सगळं येत होतं की नाही लागत हो. की नाही ते सगळं येते युट्यूब ला टाकलेस की आता.
होय.
मी दाखवतेी परी ना कधी कधी तर बघ आम्ही हे करटून बघत तो अस सगळं दाखवते.
ह हा हा
परवा तर मी पोरी ना पंरपूर ला गेल्यावर सगळं दाखवून आणलो बाई पंढरपूर कारण आता ते सगळं कॉरिडॉर म जाणार आहे की नाही सगळंगळं फिरवून दाखवून आणलं पोरेंना.
पंढरपूरचं ते इस्कॉन टेम्पल पण भारी आहे बघ मी मागच्या वेळी गेलेलो.
हा हा हम लय भारी आहे.
हम्म म्हणजे जायचो पण तिकडं जायचंच नव्हतं. त इस्कॉन टेम्पल बघायला जातच नव्हतो मग पप्पा म्हणले मला कि तो बघितलास काय मग मी नाही म्हटलं मग त्या वेळ पण खूप होत आमच्याकडं मग चल म्हंटलं जाव मग बोटीतून गेलो तिकडं. मस्त वाटलं बघ येूच वाटत नव्हतं जिथन
हो ल छान आहे मी कोुणावर म्हणजे असं आमच्या घरातल्या आमच्यावर कोणावर गेलो नव्हतो मी अं आमच्या गावातले लोक बायक खेलतात की नाही त्यावेळी त्यांच्यासोबत येत आणि त्यांनी तिथं म्हणजे एक अंघोळ इकडे खेळतात आणि दुसरे आंोळ तिकडे इस्कॉनच्या तिथे खेळत
हम्
आणि म डायरेक्ट दर्शन घ्यायचं आणि परत माघारी यायचं त्या बोटीत
हम् ह हम् हम् ह् हम्
हम्म भर वाटलेल खरंत आपण काय
ह्या वर्षी पण जायचं म्हणत होते मी पण मला सीझन मुळ सुट्टीच नव्हती आणि आता जायचं म्हटलं तर आता गर्दी फार आहे मण म्हणलं आता एकादशी वगैरे होऊन जाऊ दे मग निवांत जायचं
हम्म आता आली
गर्दी संपल्यानंतर होय
हम्म आता तिथलीच लोकं बाहेर जातात ग
होय
नको म्हणत तिथं राहायला आणि अगं आता तू गेलीस की नाही तुला एक दोन तीन पॉईंट सांगत काय नवीन नवीन झालात असल मस्त आहे अश्वून पररीला तून ने्याशील की नाही अ तर तिला वि लई भारी वाटल बाग तर असलो छान गेला पोरी येना सलत भेर जितं
हम् हम हम् हम् हम् सांग की माझ काय प्लॅन मी म्हणाले ऑगस्ट सप्टेंबरमध्येध्ये जाऊ गणप ती म म्हणजे कसं तिथं जरा गर्दी कमी असेल
होय हो श्रावणात जायचं नाही बघ
हम्म
श्रावणात पण ललेई करदी असत
हम्म मागच्या वर्ष मे मध्ये गेलेलो तेव्हा पण खूप गर्दी होती
हम्म